हॅलो हा येतोय काय आवाज? हॅलो!
हा बोल की यायलाय काय करायलास काय नाय
हो मी पण आता जस्ट स्वयंपाकला घालायलाले हे बघ आता कुकर लावला म आता म्हटलं जरास अंड्याच करूया म आता अंडी फ्राय अंडी मसाला करतो आज अंडी अंडी मसाला स्पेशल
पनीरचा बेत केलता
रिकामा ऑडिओ
होय ते पण हायच की आणि ली शाकारारी हाय सगळी मांसाहारी हाय म्हणल्यावर चाल आमच्यात आमची कोण शाकाहारी? दोन मांसाहारी एकाला केले की एक करायला कि एकाला एकायला सांगते सगळ एकत्रच सांगितलेले वेगळं बरं पडतेय ते. काय सांगलाय?
तेच तर तर व्हेज पाहिजे एक तर नॉन व्हेज तर नॉनव्हेजच.
लाल ते मग आता पण मी तस आणत नाही सोड मम्मीचे पप्पच्या इकडें आणतात तिकडच खातात पोर मी उगच घरात आणतच नाही म असं कोणत आणलं तरच. आणून चालत नाही आग तु आलीस की कार की आम्ही पुजा पूनम ताई पण शाकाहारी होत्या. हॅलो दाजी आणि ते पण दोघं शाकाहारी च हाईत.
सगळे शाकाहारी झालं ते पण.
थोडी थोडी मांसाहारी
आमच्या आणि सुषमाची
त्या दाजी सनी मी पररवा म्हणलो संजू या की कवा येणार? या की म्हणलं. तू बोलवल्या वर येणार मग मि काय नाही म्हटलं मि बोलवतोय की. म्हणल या म्हटलं आणि मेव्हणी च्या घराला बोलवाय लागतंय व्हय म्हणलं कवा पण वेळ काढून यायच्या आधी. सांगा म्हणल. मस्त पैकी जेवण करुया बरबर येतो ह म्हणाले. म्हणलं सवड काढून नक्की या. बर बर येतो घे मी म्हणलं तुम्ही जात पोरग्याला घेऊन पळतासा इकडं पण कव्हा तरी येत जा. म्हणलं. बरं बरं ह
ह येतो एकदा नाही ग. एकतर ते सुट्टी नाही काम ते काम घर ते काय अस डायरेक्ट काय रे
का तू मे महिन्यात येतु म्हणलीस व्हय
होय
वा वा दिवा वार होता कुठला तरी नाय म्हणलीस तू चांगल घर गेलीस नाय शुक्रवारी
त्यांचं ते ट्रीपला यावं म्हण ना होय काका त्याच्यामुळं तिकड जाणं येणं झालं त्यात यायलाच भेट बन्यागत
भेटल ना ते पण आयशा ते आता कवा येतीस बघू अ कवा येती ना आयावरी
नाय येते येते एक दिवस येवन ओक पडा येऊन जाते घ्या भेटून जातोय
पूनमला पण एकदा कायतर करायचय हे पूनम पण येतीय हाय मग ते धावत नाय की हीला पण काय भेट करायच
हा नाय आता जवळचच होत नाही लांबच कायतरी बोलवून तरी करायतरी तरी येतंय
हो आणि स आल्यात म्हणणार होतय पणे जेवण हो आपल्याच घरला याला म्हणते माझ नाय करते ते लय वेळग पडतय
खर हे लामच असलं की काय ठरनव बाय
हो आलते ना माणसे करायचा हिशेब एक मेकाला केलंय हाय
आणि आपण ना मैत्रिणी चांगल राहिल तरच की येऊ पुढं. व्यवस्थित
तुमची जू भाव हाय आणि आपल्या पोहरच्या बॉडंग तच आहे या आणि आपल्या पण आपलं एकमेकांच हे करत नाही एकमेकांच्या पोहरात विसरत नाही ते बी मैत्री पपी ठवलं अच्छा तर बर मुद्रा गेल्या खुश झाली ह त्या दिवशी संपवाल्या म्हण एवढी खुश झाली की जा होती पुलं झाली ती खंड ती ज आपली मैत्री आल्या म्हणजे लंब म्हणजे बर आपली एक मैत्रीणी ते हाय त्या त्या पोरापोर बघ म्हणालायल्या किती जीव आहे तुमचा.
आणि हा पोरं पण अगदी एकमेकाला म्हणजे जसं हे कर सदग्या आपल्यासार तेच ते नहे हे हॅलो
हा बोल की.
अंडाकडीची रेसिपी कशी म्हणजे तू तू कुठल्या पद्धतीने करते?
ह अंडाकरी कशी करत्यात?
तीळ जरा भाजायचे. येन आणि अंडी उखडी बॉईल करून घ्यायचा.
हां
थोडं मधी अंडा चिरायच ते जरा चटणी च भरून अंडा जिरं मसाला घालायचा गवा आपण आ
आठ
हा म्हणजे कसं आतलं सगळं टेस्टी लागत एकदम आत मसाला गेला की, आपण कसं बॉईल केलेला की ब सगळा मसाला बाहेर ची बाहिरच लागतय का.
होय.
आणि जर चिरून द्यात मसा म्हणे शिजवून टेस्ट छान लागतेय
बरं झालं सांगितलं आता मी करायच लागलोय नाहीतर माझं मी मग आता मी तसच आ अंडा चिरून डायरेक्टच टाकणार होतो बरं झालं सांगितलं ते
पण त्याला भरून तिन करतीस.
हम हम त्याच्यावर आता काय प चपात्या करायच्या अन् रिकामं व्हायचं.
बर चालतंय. चपात्या महिस् पटली दोन दिवस तिथे परवट झाल टप परवा पुनमच्या चपात्या. ते मला भाकरी नसत
नाही सवय असली कणी भाकरीची की नाही बाई ते जमत चपाती ला एक टायमाला कशी तरी चपाती जातेया बघ.
व्हय.
दुसऱ्या टायमाला भाकरी पाहिजेतच.
मला पण भाकरी लागते बाई.
आणि आपण भाकरीची लोकं बाई.
भाकरे जरा छान लागते ग बाई अन् जरा पोट शांत राहतय भाकरी मध्ये. चपात तेन झालं काय सगळं खळबळ खळबळ. हां.
आर्धी खा भाकरी, खरं भाकरीच पाहि
भाकरीे पाहिजे होय होय आम्हाला शिळ्या असेल तरी चाल ते आम्हाला शिळ्या आवडतय काय पण कसं कालवण काय माहित कालून खातोय भाकरीच पाहि
ते पण छान लागतय खरं.
अगं खा . मग मालवण .
अ अ अ खा काय पण ये बघ काय मिळेल ते खावं ब माणसरानी तब्येत आपली राखून राहावं.
ते बलवतया.
हां. हा हा हा.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
हां पाऊस-बिऊस काय?
हा पऊस काय नाय बाय अजून इकडं.
नाही.
काल मैत्रीण-मैत्रीण गेल्त्या की फीरायला.
होय अगं ते गेलत्या ला सगळ्या ह्याला कुठल्या त्या हाॅट त्याला गेलत्या बाई सगळ्या त्या
होय बाकी सगळया आम्ही करिश्माचा आण्टीचा मोठ्या हॉटेलला गेली की. चांगलं कवर आता लावल्यावर कुठल्या . वॉटर पार्कला जायचंय नऊशे नव्या म्हणजे हजार रुपये हिच्या संग तिथंच घालवून येऊ दे. मी का बोललो नाही विडिओ कॉल कर कलर आहे ज्यांचा तेवढचं आटोक्यात म्हणजे बरं आहे भलेही नाशता कराय लागलं. . पण तेवढंच तसं आटोक्यात . हा पाचशे-चारशे पाहिजे आता इथं कुठरून म फीरीवाला आला तसं एकांतात बसून आ कुठेतरी जाय असं काढून दे की चोर वर्षात वेगळे पण आताही निकाल जेऊन आल्यात आता जेवायला न्याला की चार पाचशे रु घालले असतील त्या त्या हॉटेलला, हा आरामात आणि हा पुन्हा म्हणलं तेच तर नको वाटते ग आणि पुन्हा
हम्म ते प्रत्येकाचं बजेट बसाय पायजे न त्यात. हम्म सगळ्या झालय श्रीमंत झाल्या त वाटतं ह
त्या बाई हातं आपल्याला काय जमायंच
माहितीये अजून थोडं एकमेकेला वर्गातल्या आहेत म्हणूनी करावे पुरा हॅलो
अ बघा तेन्हि जरा हितल्या हित कुठ्ला जवळ ली बागे बिगेत म्हण.
हा तर ते चालतयं. जाऊ या की, भेट नाही झाली. सगळ्यांना भेटाय पाहिजे सोड. भेट पण होणार नाही. म एक दुसरी त्यांनी प्रयत्न करत असतीया. भेटण्यासाठी प्रणोती लय प्रयत्न असतय तीझं सगळी जण एकत्र यावं, भेटवं ती आल्यावर लय तळमळतीया दरवेळेस सुट्टी ट्टिला तिझं हे असते पूर्ण जीव तोडून हा म्हणजे सगळीजण एकत्र यावं असं ते वाटतय. गं आणि एक दुसर धडपडल्या शिवाय तर होत होणार हाय व्हय गं
ती ज्योती बामणी पण आल तीना होय. होय बामणी मला दिसली त्या फोटो मध्ये
हा तीच म्हणाल ती मला इ की तुला बघायच हाय मला सांगितलेली, आज नक्की ये म्हणून मला भेटायला. तेन ते काय गं मीच आलोय तिकंड पुनम कडनं दुपारी ते लगेच काम घरातलं तर आवराय नको दोन दिवसाचा पसारा पडलायं.
आल्यार बी काय काम घरात एकच असतयं.
होय, पाणी भांडी ते कणी सगळं काढत बसायला जीव वैतागतोया.
व्हयचं की काय न्हवतं,
कुठं जावावं, तर एक नाही जाव तरी
खरं कधीतरी जावावं की बाई, काम काय? लागलेलंच
कधीच नाही ब सोडतं. पाहिजे ग आता आता मला तिकड पुनमकडंन आल्याबसंन आज गमण झालंय. कालच सगळं आठवाय लागलयं तिच्या घरात होतो. प्लॉन कसा एनजॉय केला भारी वाटलं मला.
म्हणुन तुला काय मी म्हंटलं, शरीरान जरी आली असलीस तरी आपल्यातलं म्हणजे अस एखाद्या आता मागच्यावेळी हं मागच्यावेळीस आपलं तस ट्रीप छान झाली. बघ दोन
हा होय, तेच्यातच जायच्या आधी, आणि यायच्या आधी, भी तसच आधी या भेटायची ओढ होती. आणि भेटून झाल्यावर सगळं, आठवून आठवून तेच
ओके..
आता पुढन अणार तयारी करून घेतली ती, की ते अंड्यात मसाला तेच भराय तुझ्या संग बोलत. भरून घेतली आता फोडणी मारते
छान होतयस बरं का? हा कर मग ठेवू काय?
हा हा..
ठेवू काय?
हा हा